हॅलो
हॅलो आवाज यायलाय काय
हां बोलकी
काय चाललय,
काय नाही जरा आलतो मित्रांबरोबर बाहेर,
हा हा,
काय नाही काय नाही निवांत आहे बघ
हा हा बरं आहे,
हा एकदम ओके
हा हा,
तू कुठं आहेस,
मी घरातच आहे,
जेवन ते
जेवण तेण झालं,
हा हा, हा आलतो जरा बाहेर, मित्र म्हणले जरा जाऊन या गावात काम आहे, त्यासाठीच आलतो,
हाहा हा
ते तिकीटचं पण बघायचं होतं जरा
हा हा कुठे चाललास वय फिरायला
बालाजीचच कि ते जरा परत म्हणजे, रिटर्नचं तिकीट बुकिंगचं बघायचं होतं,
हा हा हा यायचं कस चाललंय रेल्वे न
हा रेल्वे न म्हणजे, याने काय म्हणले की बाबा इथून सगळं बुकिंग करून जाऊ उगं तिथं प्रॉब्लेम नको हे नाही ते नाही,
होय, येतानाचं अवघड होतंय ते.
हा, दर्शनचं पण डायरेक्ट बुकिंग होतंय वाटतं.
हा.
हा, मग ते पण बघायचं होतं. इथनंच बुकिंग झालं तर, एक नंबर होईल ना. उगच थांबायला लागणार नाही. ते म्हणालतेत की, रांग असते या वीस-वीस तास थांबायला लागतंय.
होय, थांबायला लागते की आम्ही थांबलेलो की. रांगेतच झोपायचं रात्रभर.
आरे वो, एवढा उशीर असतंय?
मग गर्दी असत्या.
हा, मग तेच. म्हणून हे म्हणालतेत की इथंनच बुकिंग करून जाऊया.
होय. आणि आम्ही गेलेलो. जाताना गेलो रेल्वेनं, येतानाच आमचं बुकिंग नव्हतं. एसट्या बदलत बदलत बस बदलत बदलत, मिळल त्या गाडीने यायला आठ दिवस लागलं आम्हाला.
यायला आठ दिवस फक्त?
आठ दिवस लागलं, होय.
अरे बापरे!
पाच दिवस तरी लागलेलं वाटतं. सगळं बदलत बदलत यायला.
अगं....... मग अवघड आहे की, एक ए बुकिंग असलेला बरं आहे की.
होय. रेल्वेनं कसं फास्ट जातंय एक दिवसात.
हा.
ते तसं एसट्या बदलत बदलत, मिळलं ते म्हणलं तर व्हय.
हम्म. म्हणजे जरा जरा जरा थांबत आला काय?
होय. डायरेक्ट आपल्या इकडची बस नसत्याच ना बदलत बदलत आणि तिकडची भाषा वेगळी आपल्याला काय कळत एक नाही.
होय, प्रॉब्लेमच की.
तेच की.
आता काय एवढं नाही. फोन तेन असतोय त्यामुळं काय एवढं नाही.
आत्ता काय एवढं नाही. आम्ही लई वर्षापूर्वी गेलेलो ना, त्यामुळं तसं
हा. आता जरा हाय सगळ्या सू फॅसिलिटीज तेन आहेत. त्यामुळं एवढं काय वाटणार नाही, हा. आर ते ए आय चा कोर्स आलाय, त्याबद्दल काय माहिती आहे का तुला?
कसला कोर्स?
ए आय चा.
नाही.. नाही. काय माहिती नाही, अं म्हणजे त्यामुळे ए आय मध्ये पण भरपूर कोर्सेस असतात.
हा हा. हा. ते जरा मित त्र एकटा करालाय आहे एडिटिंगचा काहीतरी ए आय चा करायचं म्हणालतो मी पण, तेच म्हणला आता बघूया कोणाला माहिती आहे काय.
ए आय मध्ये पण भरपूर कोर्सेस आहेत ना, एवढं काय मला माहती नाही त्यातलं.
हा. खरं त्यात जास्त कसं कोडिंग तेन असतय ना, ए आय मध्ये.
कोडिंग नसतय वाटतं, त्यामध्ये पण असे म्हणजे वेगवेगळे प्रकार आहेत बहुतेक. एवढं पण काय माहित नाही. त्यामध्ये जास्त करून, वेगवेगळच आहे ना. आता काय ए आयचं इंजिनिअरींग पण आलंय त्यातपण काय वेगळं असल.
हा, ए आय चं इंजिनिअरिंग पण आहे बघ.
होय
डिग्रीला घ्यायच म्हणत होतो,
हम् हम हम आणि काय मग?
काय नाही आता जरा बघणार तेच.
हा हा घरचे सगळे आहेत बरे?
हा एक नंबर.
हा हा आमच्याकडे पण आहेत सगळी बरी.
हा हा
पाऊस बिऊस काय झाला काय?
होय मगाशी पाऊस झालाय उन्ह य एवढं ऊन, सकाळी दिवसभर ऊन पडलेलं.
हा
लई लई कडक ऊन होत, नंतर सन संध्याकाळी लईच ऊन पडलेल त्यामुळ ताप पण मग एकदम पाऊसच आला तेवढं जरा थंड झालं.
आभाळ आलेलं आणि वारं सुटलेलं वाार्या वाऱ्यात सगळा धुरळाच होता जास्त. आणि पावसाच चार थेंब असं फक्त पडतील असं वाटलं पण काय पाऊस पडलाच नाही गेला.
हा हा आ, ते बातम्याला दाखवाल तत कि लॉकडाऊन होणार आहे म्हणून.
नाही नाही लॉकडाऊन वगैरे काय होणार नाही. फक्त ते युद्धच संकट आहे त्यामुळं अ, कोरोना काळ सारखं आपण आता तयार राहिलं पाहिजे म्हणजे लोकांना लॉकडाऊनच वाटायला. ते लॉकडाऊन नाही होणार. त्या काळी कस आपण सगळे एकत्र येऊन त्या संकटाला मात केली तशी आत्ता पण मात. करायची अस त्यांचं म्हणणं होत.
अरे नाही बहुतेक. अ मोदींनी सांगितलं तर वाटत की, पार्लिमेंट मध्ये कि, लॉकडाऊन करायच.
नाही नाही लॉकडाऊनच काय बोलली नाही आहेत ते.
हा,
असं संकटचं होतं फक्त.
हा हा, अरे पण काय कसलं काय काय चालूय माहित काय युद्धतेन.
होय युद्धतेन सुरू आहे.
हा, त्यात पेट्रोलचे एक बॉम्ब झाले पेट्रोल.
होय,
गॅस,
ते तर हायच.
गॅसच गॅसचं बुकिंग किती दिवस करायलातो होतच नव्हतं.
अ नाही आता बरोबर एका महिन्यानेच बुकिंग होणार.
हा, तेच बरोबर त्याच दिवशी होतय नाही तर आधी हुतच नाही.
नाही नाही बरोबर तेवढा दिवस झाल्यावरच आपलं बुकिंग होते. एका महिन्यानेच मिळतोय आपल्याला गॅस.
हा,
काय होईल त्याला पण काहीतरी पर्याय काढेल सरकार,
हा, हाय गव्हरर्मेंट हा, म्हणल्यव काढतील.
होय,
पण लई लई हाल होत रे आता हाल किती जणांचं चालू आहे.
होय आपल्या इकडे काय नाही. तिकडं जरा जास्तच म्हणजे जिथं युद्ध सुरू आहे तिथं जास्त.
हा, अरे पण इथं कसं. आणि मी एका ठिकाणी बघितलेलं बिहारीते न आहेत.
हा,
त्यांना कास गॅसटाकी तेन ब्लॅकन घ्याय लागत ना.
होय होय,
त्यांना पण मिळत नाहीये.
होय, कार्ड असणारांना नंबर लावायला लागतोय ओटीपी लागतोय मगच मिळतय गॅसटाकी.
हा, त्यांच ठीक आहे पण त्यांच अवघड होतोय बाकीच्यांचं.
होय ते तर आहेच.
हा, काय नाही नीवात.
निवांतच.
दिवाळीला कुठं जायचचा प्लॅन घातला की, नाही.
दिवाळीचा अजून काय ठरवलं नाहीय. बघूया फॅमिली ट्रिप काढायची म्हणायलोय.
हा तरी कुठं जाणार असलं तर?
जाणार असलं तर अजून काही फिक्स नाही आहे. इकडं अक्कलकोटला एक जायचं होतं.
हा-
पण आजुन तर काय ती ट्रिप प्लॅन झालेली नाय आहे.
अक्कलकोटला भारी आहे की मग.
हो आता बघूया स्वामींच कधी बोलवणं येतयं तवा जायच.
होय असं म्हणत्यात की आपण जातोय ते आपल्यानुसार नसतय.
त्यांची इच्छा असत्याय, त्यांच बोलावणं येईल तेव्हा आपण थांबत-
हा हा- हा हा! ! म्हणजे किती जरी प्रॉब्लेम झाला तरी जातोयच.
मार्ग निघतोयच तिथं पोहोचण्याचा.
हा-
आणि काय मग? आणि गेलेलो आमही गेल्या वर्षी एकदा मे महिन्यात ते.
कुणी कडं?
हम्पीला बदामीला तेन गेलेलो.
हा हा हा! ! हम्पी आणि बदामी.
हा हम्पी, बदामी, कुडल संगम.
काय कसं म्हणजे एकदम ओल्ड लोकेशन हाय का तिथं?
होय म्हणजेत जवळ, जवळ शंभर दोनशे शतकापूर्वीच इतिहास. सगळं-
हा हा हा! -
तवाच हाय सगळं.
हा हा हा-
मस्त हाय हंपी मध्ये ते आपली पन्नासच्या नोट वर रडार आहे की.
पन्नासच्या नोटवरती नाय काय पाठी माग रडार? ते चित्र हा ते तिथं हम्पी मध्ये हाय.
बर म तिथे रियाल मध्ये लोकेशन हाय होय?
होय रीयलमध्ये हाय रियल लोकेशनचच आपल्या नोटांवरती असतय.
बरं बर बरं बर-
प्रत्येक राज्यातलं एक एक निशाणी.
हा-
हा म ते हम्पी- पन्नासच्या नोट वर त तिथ हम्पीत हाय आम्ही अस नोट धरून फोटो काढला तिथं.
कधी तर भेटलो तर दाखव फोटो तेन. म्हणजे बघतो मी पण.
हा हा-
काय असं जायच कधी चान्स मिळाला तर जाईल.
हा छान आहे बघण्यासारखं.
एकदम जुनं लोकेशन आहे म्हणल्याव मस्त असणार.
एक दिवस स्टे कराय लागतंय म्हणजे सगळं बघून होतंय.
हा पूर्ण एक दिवस लागतोय का त्यासाठी?
अ होय एक दिवस एक दिवस कमीच पडतोय दोन दिवस असले तर पूर्ण सगळं व्यवस्थित बघून होतंय
बर बर बर बर तिथं काय म्हणजे समुद्र तलावतेन काय आहे काय?
तलाव पण आहे एक बोटिंग वगैरे तिथ होतय
हा
भरपूर हाय बघण्यासारखं जुन्या काळचं हे आहेत एक्झिबिशन्स आहेत. संग्रहालय भारी आहे.
बर बर बर बघूया आता जाईन परत चान्स मिळाला तर अे पोर तेनी ब हा
चालते ठेवू काय हा
हा